हॅलो.
हॅलो.
हा, ऐकू येतय का व्यवस्थित?
हा, ऐकू येतय की, तुमास नी ऐकू येतय?
हो येतोय येतोय.
हा, काय करताय तुम्ही?
काय नाय बघा, बसलेय. टास्क कमप्लीट करतेय. पाऊस पण चालू आहे.
जेवण वगैरे झालं?
झालं बघा, तुमचं?
झाल की.
हां, ह, मग पावसाळ्यात कुठे फिरायला वगैरे गेला की नाही?
अ कुठंच गेलो नाही. आता यावेेळेस. आजार आजारी असतोय ना, त्यामुळं.
ह ह. आणि ह्याच्या्या आधी पावसाळ्यात वगैरे कुठं फिरायला गेला की नाही म?
अ, ह्याच्या आधी गेलोय की. आता मे महिन्यातच गेल तो आम्ही. अ मे मध्ये. बदामीला गेलताओ.
तिथे काय आहे?
अ ते रावडी राठोर पिक्चर माहितीये?
हा.
त्याचं शूट झाले तिथं.
हा हा.
त तीथ लई छाने. दरी हाये दरी.
होय?
हम्म आम्ही गेलतो तेव्हा पाऊसच पडत होतो. त्या वेळेला.
तीथं मेच्या महिन्यात.
हा पाऊसच होता. आता आपल्या ह्या मे महिन्यात पाऊसच होता की.
हम्म हम्म.
हम्म.
खूप छान हिरव गार सर्व बघायला मिळाणार असल. दरीत खूप छान वाटतं ना अस हिरव. कोण कोण गेलता? सगळी फॅमिली?
आम फॅमिली सगळी.
हा हा.
आणि तिथं ह जॉईंटच फॅमिली आहे
हा हा
हा तिथं वर गेल्यानंतर न त्यांचं बस असते त्या बस मधून त्यांनी फिरवत्या
हा हा मग त्याच्यामध्ये काय काय बघायला असते
तिथं खूप काही आहे दर्या आहे दगडं आहेत मोठीे मोठीे ल मोठे मोठे
हा हा
परत ना असे छोटे मोठे मंदिर पण आहेत तिथं महादेवाचेच आहेत पण
हां हां सगळी महादेवाचेच मंदिर आहेत
होय आम्ही तिकड तर गेलतो तिकड प्राचीन मंदिर असत
हो आधीच्या काळातले
हां खूप छान असते बघायला
हां हां मग तुम्ही काय काय बघितला
अ रावडी राठोडच शूट झालेलं ते ठिकाण बघितल
ह कुठला सीन शूट झालाय तिथं
ते वरून टाकतात बघा वरून पडतंय
हा तो भांडत असताना
भांडत असताना दगड पडते
हां हां
हा ते बघितित लाव परत ना ते गाणं आहे की रावडी राठोड म्हधलं
कुठलं
ते ह गणं रावडी तुझक भोवले जमाना
हा हा
अम ते जिथं शूट झाले का नाही ते नदी
हा हा
हा ते नदी बघितलं हो
हा हा
अ छान आहे तिकडं आणि पाऊस पड होय बघण्यासारखा आहे पाऊस पडत होत त्यामु तर लले भारीी वाटत होत
पावसात विदत बघायला
पावसात
मग त्या ठिकाणी गर्दी पण खूप अस ना ते
होय स्पॉट व बघण्यासाठी गर्दी असते की गर् एवढी पण जादा गर्दी नव्हती पावसामुळ
हा हा
कप कपल्स कपल्सच असे होते
हा हा
हा.... बघायला.
ते हिरवळ- दरित वगैरे हिरवळ वगैरे भरपूर असत्यात मग तिथं.
दरीत ते हिरवळ नाहीये तसलं काही नाही. निसर्ग छान आहे तिकडं.
स्वच्छता वगैरे असेल?
स्वच्छता आहे की आहे भरपूर स्वच्छता आहे गार्ड्स तेना आहेत तिथं.
होय काय हां -हां आणि इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी मग गार्ड्स?
हा इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी आहेत की. त्यांच्याकडन इन्फॉर्मेशनच घेऊनच जात होतो आम्ही.
हा- हा.
हा.... तेनी पॉइंट्स सांगत होते इिथलं -तिथलं चांगले आहेत.
हा- हा.
म छान आहे तिथं सगळं.
मग तुम सगळी फॅमिली वगैरे फिरून आला म्हणा.
होय फिरुन आलो आम्ही.
खूप मजा येते फॅमिलीसोबत जायला म्हटलं की खूप एक आनंदच वेगळा असतो ना?
होय. आणि आमच्यात तीन आमच्यात चार घरं जातोय आम्ही. आमचं एक घर आणि दोन बहिणीच तेंच- तेंच एक घर.
हा- हा.
परत ना आमच्या आत्ती तेंच एक घर.
हा -हा
असं आम्ही पाच घरं जातोय मिळून.
म सगळीजण एकत्र येऊन फिरायला तर मग खूप मज्जा येत असेल ना मग?
होय लय मज्जा येत्या.
म आणखीन कुठं- कुठं गेलाय फिरायला? हो, आम्ही मैत्रीण- मैत्रिण बाहुबलीला गेलतो.
हा.
आम्हीज् एक पाच जण मिळून असं फिरायला गेलतो मैत्रिण- मैत्रिण बाहुबलीला. तिथ ना असं मंदि- वरती मंदिर आहेत, खाली पण मंदिर आहेत. पण सुरुवातीला वरती मोठमोठे बुद्धाचे मंदिर आहेत. बुध्द हा बुध्द- बुध्द.
बुद्ध. हम्म
हे गेजीच मंदिर आहेत. खूप- खूप छान आहे. आणि एका मंदिरमध्ये एक वैशिष्ट्य असं होत की समोर बुद्ध यांची मूर्ती होती आणि त्याच्या मागे ते जे बुद्धांचं जे राज्य होतं म्हणजे त्यांचं ते जी म वस्ती होती ना ती सगळी वस्ती थोडक्यात दाखवलेली होती खूप छान होत तिथं. त्याच्यामध्ये एकामध्ये डोंगर दाखवलेलं, एकामध्ये चार माणसं दाखवलेली.
हा.
आणि एका ठिकाणी असं होत की त्यामध्ये प्रत्येक जातीचे जे देव हायत ना ते दाखवलेलं. तेज एक मंदिर वेगळं होतं, खूप छान होतं. आणि खूप -खूप मोठी होती ती मूर्ती.
मैतरणी गेल्या तू मजा आला असेल नय?
हो मैत्रिणी -मैत्रिणी खूप मज्जा येत्या. एक आनंद वेगळाच असतो.
होय.
आणि तिथ वरती पायऱ्या खूप चढायच्या असत्यात. एवढ्या पायऱ्या चढून चढून ना पूर्ण असं पाय भरून येतात. नाही नाही तरी एकशे चार काय पाच पायरा आहे तिथं. एवढ्या पायऱ्या चढायच्या ते पण आम्ही तर थांबत थांबत बास झालंत पाय एवढं दुखालते आमचे खूप दुखालते पाय तरी असं कस बस तरी वरती चढलो.
हा वेगळं रस ता नाही बिना पायरीच तेन असं म्हणजे गाडीतेन जाण्यासारखं.
नाही नाही तसं काही नाही ते डोंगरावरच आहे ना ते.
हा हा.
मग थोडं थांब थांबण्यासाठी स्पॉट आहेत म्हणजे असं कट्टा वगैरे आहे तिथं बसण्यासाठी सावलीत. आता खूप छान केले. आधि कसं थोडंफार असं आधीच्या काळातलं होतं थोडं ते. पण आता कसं त्याला सिमेंटचे रस्ते व म्हणजे पायऱ्या केल्यात त्याला धरण्या साठी हँडल केल्यात आणि साईडला बसण्यासाठी असे छत वगैरे मारून बसण्यासाठी कट्टा केला आहे. आता खूप छान केले. आणि ते वृद्धांसाठी ना. तिथं असं पालखीची पण सोय हाय. वरती गेल्या खूप वरती गेल्यानंतर असं वाटते की एक गावच वसलेल काय असं वाटते. भरपूर मंदिर आहेत. मंदिरांच्या मध्ये एक विहीर आहे मोठीच्या मोठी त्यामध्ये मासे वगैरे आहेत.
ह.
पाण्याची सोय आहे. वरती एक गाव असल्यासारखंच आहे. आणि तिथं जेवणाची पण सोय आहे. म्हणजे तिथं जेवणाचं पण म्हणजे ज्या वेळेला, प्रसादाचं म्हणते ना तर महाप्रसाद वगैरे म्हणतो. त्याप्रमाणे पण तिथे जेवणाचे सगळे भांडी वगैरे आहे. आणि त्याच्या पलीकडं जे डोंगर एंडला वरती डोंगराच्या एंडला खेळण्यासाठी पाळणा आहे. पाळणा, सि सो वगैरे.
हां हां.
खूप छान आहे. तिथं असं बसण्यासाठी पण खूप छान आहे. तर पाण्याची तर भरपूर सोय पिण्याच्या पाण्याची. ते पण एवढ्या डोंगरावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे तिथं. खूप छान आहेेत आणि पाळणा आहे. तो तर असा वाटतोय की असं. झोका घेतला की खाली उडून पडतो की काय. असा पाळणा आहे तिथं. पूर्ण डोंगराच्या टोकाला आहे. असं पाळणावर बसलं की नाही. होय, भीतीच वाटतेय. असं वाटते की आता पडतोय की काय.
हा.
त्या पाळण्यामधून झोका घेत असताना.
हा हा.
आणि तो पाळणा असं प्रत्येकांना आहे. असं लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आहे तिथं.
हो.
असं बरोबर डोंगराच्या टोकालाच असणं आणि त्याच्यामध्ये ते खूप छान वाटते.
हा हा.
तो खूप छान आहे असं. बसण्यासाठी पण खूप छान आहे पूर्ण असं प्रत्येक ठिकाणी असं झाडच झाड हाईत. त्यामुळं असं पूर्ण शांत वातावरण गार वारा, सावली. तिथं बसून जेवायला करायला खूप छान वाटतय आम्ही म प्रत्येक मैत्रीण गेलतो ना. सगेजण आम्ही डबे वगैरे करून घेऊन आलतो म तिथं बसून आम्ही जेवलो. खेळलो तिथं खूप मजा केली सकाळी गेल ते संध्याकाळीच परत आलो आम्ही.
हम्म.
ती खूप मजा आली आम्हाला प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडून. फिरून करून आलोय आम्ही आणि प्रत्येक मंदिराच वैशिष्ट्य आहे ते.
हां, कुठ आलं ते.
कुंबोजला.
कुंबोजला, म्हणजे इचरकरंजीत?
हा इचलकरंजीत. म त्याच्यामध्ये प्रत्येक मंदिराचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे त्यांच्या मागचं वेगळंच कारण आहे.
हा तुम्ही बसने गेलता काय टू व्हीलरनी?
बस ने गेलतो आम्ही सगेजण.
होय.
हो मज्जा आली बसमध्ये जाऊन.
हां वेळ झाला असेल खूप?
वेळ झाला आम्ही आलोच नाही तिथून लवकर एवढी मज्जा आली आम्हाला तिथ एवंढ खेळलो आम्ही त्या वेळेला तिथं.
होय मैतरणी भेटल्या व खूप दिवसान.
होय सगळीजण एंजॉय केलो फोटोज काढले व्हिडिओ केले.
हां.
सिसोवामध्ये तर आम्ही सगळीजण खरं ना तिथे सिसोवा जो हाय ना ते वजनताकडी म्हणतात ते खूप मोठा आहे.
हां.
त्याच्यामध्ये मोठ्यांना बसण्यासारखा आहे ग म, एका ठिकाणी दोघंजण. त्या ठिकाणी दोघजण असं करून आम्ही बसलो खूप मज्जा आली तेज्यात. त्याचे व्हिडिओज वगैरे बनवलेले.
हां हमम.
खूप छान होतं ते. एक आनंदच वेगळा होता म्हणजे मैत्रिणीसोबत फिरण्याचा एक आनंदच वेगळा असतो. पर्यावरणाचा आनंद घ्यायला मिळाला त्यावेळेला, खूप छान वाटलं. हॅलो. हॅलो.